हॅलो.
हा हॅलो.
हां बोला ना मॅडम.
हा बोल काय करताय?
जिलेबी खाते.
बर लवकर
असच आवडते खायला म्हणून.
अ होय का गोड पदार्थ आवडतात खायला?
मला सगळंच आवडतं गोड पण आवडतं, तिखट पण आवडतं, आंबट, खारट सगळंच.
. छान आहे छान आहे आं हा.
तुम्हाला काय आवडतं खायला?
उम्म हम्म मला गोड आवडतं.
हम्म.
ओ हो तसा.
गोड मध्ये सगळ्यात जास्त काय आवडतं?
अम्म गोडमध्ये असं अम्म म ह्याचं बेकरीचे वगैरे ते म्हटलं असं तर अम्म काय असं क्रीम रोल वगैरे तेन. परत मंग असं पेस्ट्री वगैरे असं उम्म म्हणजे खाऊ शकतो मी तेन सगळ्या असं.
अच्छा मला गोड मध्ये गुलाबजामुन, जिलेबी
हम्म.
हे पदार्थ खाज्या हे पदार्थ आवडतात केक, चॉकलेट आवडत नाही.
का
काय माहिती माझं काय आहे त्यांच्याशी वाईट नाता आहे.
ह नाही मला उम्म मला कॅडबरी वगैरे हेे तेन असं आवडतात खूप आवडते. आणि असा ट्राय करायला खूप आवड तात वेगवेगळे फ्लेव्हरच्या अशा ट्राय करायला.
हम्म हम्म हम्म हम्म. मी असं ऐकलं होतं की तुम्ही केक पण छान बनवताय. हॅलो.
हा हॅलो! हो हो हा बनवते म्हटलं मी. हा मला येतोय आवाज, येई ना का आवाज माझा? तुम्हाला आवाज येतोय का? येतय, हा हा. बनवते मी फक्त घर अस ह तेच की म्हणजे घरी अ घ घरील, घरी खाण्यासाठी वक्रेत ना असं बनवते मी. हा, ऑर्डर म्हणजे कस आता काय ऑर्डरला कसं येत शरामध्ये अम् भरपूर आता दुकान वगैरे आहेत भरपूर हे झालेले आहेत ना.
हा फॅसिलिटी जास्त असल्यामुळे मग तुमच्याकडे जास्त होम मेकरकडें जास्त लोक नाहीयेत बरोबर.
हा मग मी काय घेत पण आपण अस कधीतरी मुड चला ना मग, बनवते खाली.
हा, ठीक आहे ना चांगली गोष्ट आहे. काहीतरी कला असली पाहिजेत.
होय.
बाकी अजून त्यात तुम्हाला कोणता फ्लेवर आवडतो बनवायला, खायला?
अ केक मध्ये म्हटलं अस तर म्हणजे खाण्यासाठी तसे आहेत बरेसेच फ्लेवर पण प्रत्येक फ्लेवरचे वेगवेगळे असतं ना.
हा, पण आवडतो कोणता खायला तुम्हाला?
अम् तस जास्तीत जास्त जरा ब्लॅक फॉरेस्ट.
हा.
हम्म.
ह ह.
ब्लॅक फॉरेस्ट वगैरे आवडतो. बनवायला तो बनवायला पण तो हे असतो म्हणजे आपली जर असं.
सोपा असतो का?
हा सोपा म्हणजे सगळीच हे असतात थोडा केक मध्ये, अ ब्लॉक फॉरेस्ट वेगळ्या पद्धतीत बनवाय लागतो आपला पाइन‌एपल वेगळा आला, स्ट्रॉबेरी वेगळा आला.
हम् हम् ह, आणि अजून काय छंद आहेत तुम्हाला?
अ नाही मला मग असं केक वगैरे बनवायचं किंवा असं पदार्थ काहीतरी. हम् नवीन जास्त ट्रॅक हा ट्राय करायचा असं जरी फसल्या तरी फसल्या पण.
नाही फसणार दहा वेळा फसणार तेव्हा एकदा छान बनणार.
हा मग हा म्हणजे असं मनाचं धाडस करुन की बाबा नाही हा या फसली ना तर फसली मग पण बनवायचं मग बनवून् झाली चांगली, तर सगळ्यांना सांगायचं की हा बाबा हाई चांगली नसली झाली गप खायचं तस आणि राहायचं शांत.
नाही चांगलंय चांगलंय. काय नाही दहा वेळा फसल तेव्हा एकदा चांगली बनते.
नाही, होय तेच की.
आणि आपण बनायचं नाही आपली रेसिपी फसली आहे म्हणून हा छानच झालीय. मग सगळ म छान झाली, कारण लोकांना माहिती नसत. फसली आहे की नाही फसलीय तशी पण लो म्हणजे आपण सांगितल्याशिवा करणार कसं ना फसली आहे ते.
होय. नाही म्हणजे तसे पदार्थ तसे आपले बरेसे म्हणजे अ दिवाळीचे पण पदार्थ आपले लाडू म्हणा, हा किंवा असं हा घरी लाडू असो किंवा करंजा वगैरे अस म्हणजे का विकत काय फराळाच आणत बसत नाही, आता सगळे चालू असत ना विकत आणायचं वगैरे ते.
हा नाही मला मुलगी झाल्यापासून आमची दरवर्षी दिवाळी विकतच असते.
हा नाही आता ते लहान असल्यामुळ बाळ
ते नाही जमलं मला. तरी तुम्ही घरचं काम आवरून ते करताय, म्हणजे चांगलंच.
हो नाही असत ते म्हणजे नाही विकत शक्यतो नाहीच आम्ही कधी विकत आणली. दिवाळीचं पदार्थ असं. घरीच्या घरीच आम्ही बनवतो सगळे. आपण मग अस कोणते लाडू असो, बेसनचे लाडू म्हणा, बुंदीचे लाडू वगैरे किंवा करंजा, चुडा, चकली, वगैरे हे एवढे पदार्थ घरीच बनवतो आम्ही.
हा नाही चांगली गोष्ट आहे.
हो, आपलं कसं महाराष्ट्रीयन दिवाळीला पदार्थ हे करतातच घरी सगळे.
बरोबर बरोबर नाही माझ्याकडं आता माझ्या सासूबाई करतात थोड्याफार. पण मी नाही त्यात एवढंही इन्व्हल्व्ह होत, कारण मग आपल्याला बाळाला घेऊन ते करणं अवघड होत. आणि ते गरम तेल, आणि तिथं वन बीएच के हा- वन बीएच के असल्यामुळे काय होतं मग किचन मध्ये आम्ही दोघे असल्यानंतर बाळपण तिथं साईडला खेळतं ना.
हम, हम, हम.
मग कुठं तेल सांडला अंगावरती किंवा मग तिच्यावरती चिडचिड करत ते करणार आपण‌. मग त्याचा काही उपयोग नाही, हा नंतर होईल काय
एकदम मोठे झाले की मग काय आपणच त्याला खाऊ घालण्यासाठी आपण स् स्वतःहून करायला
बनवतोच बरोबर बरो कारण आपण नाही बनवलं तर मुलांना कोण देणार बनवून.
हा मग त्यामुंम बले नाही असं म्हणजे आपण न करता ज असलं जरी तरी आपल्या मनात का नाही असं बघायचं त्या दिवसात.
बाबा हा दुसरे करताय त्यांच्या मुलांसाठी तर मग आपण पण आपल्या मुलांसाठी केल पाहिजेत.
आणि नाही जमत तर ते विचारून विचारून करतोय मग आपण नंतर.
हा, हा, नाही जमत जमणार तरी म तस लगेच नाही कारण मी एवढं जबाबदारीन कधी केलं नाही ना ते. बाकी स्वयंपाक ये ते सगळं आपण करू शकतोय, ते काही वीस लोक तीस लोक जरी आले तरी काय वाटत नाही. पण हे फराळ बिराळ कधी मी केलाच नाही, त्यामु ते नंतर करताना थोडं शिकूनच करायला लागणार आहे.
ते होत ते एक एकदा त्याच्यामध्ये गेलं की आपणच होऊन येतं सगळं.
हां.
ह हा
आता तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले
तरी आता सोळा सतरा वर्ष झालेत की
होय काय म तुमचा अनुभव खूप मोठा हाय
माझ्यापेक्षा दहा वर्षांनी जास्त अनुभवी हाय तुम्ही
बाय आहे सुरवातीला थोडीशी हे होतच सगळ्यांचच आता मी काय अस माझ
नाही बरोबर हाय ना घर बदलतं लोक बदलतात सवयी बदलतात सगळं बदलत त्यांना आपल हा त्यांना आपल्या स्वयंपाकाची सवय व्हायला पण खूप वर्ष लागतात
होय नाही सुरुवातीला व्हायच तस माझ्या हातून म्हणजे पहिला माझी करण्याची पद्धत तर परत हिंची करण्याची पद्धत अशा म्हणजे फरक पडायचा पद्धतीतनी
हा
हा म्हणजे मॅच होयस तोपर्यंत गेला बराच काळ गेला तर त्याचानं तर आता असं होतं ना की आपल्याच हाताची सवय लागली जाते सगळ्यासनी हू हू
नाही माझ तरी असं झालं होत की मी कोल्हापूरची माझं सासर पुणे मग पुणेरी लोक खूप कमी तिखट खातात मी इकड जास्त तिखट खायचे तिकड गेल्यानंतर खूप वांदे व्हायचे सुरुवात तिच्या काळात मग आता मी त्यांना तिकटची सवय लावली तिकड कारण मी तर विदाऊट तिकट राहूच शकत नाही तिकडं खातात तिकट ती लोक आता
म झाल की
थोडं थोडं जरा तिकट वाढवलं ना स्वंयंपाकात थोड थोडं असं
अ् हा हा हा हा हा
मग आता त्यांना पण माझ्या स्वयंपाकाची सवय लागल्या त्यांना त्यांच्या पद्धतीचं जेवण खाऊ नाही वाटत
अरे होय का
इव्हन असं हाय की त्यांच्याकड नॉनव्हेज बनवण्याची पद्धत अशी हाय की एकच भाजी बनवतात ती लोक म्हणजे हा चिकन असं सुक्क किंवा रस्सा वेगळं नसत असं एकच असतं एकच भाजी त्याची त्यातच ते चिकन शिजवायच किंवा ते वेगळ आपण मी कसं बॉईल करून वेगळ घेते तस ते लोक नाही घेत ते एकत्रच एकदमच शिजवतात अ वाटणमध्ये टाकून असं मग त्यांच्या पद्धतीन मी एकदा खाल्लं नेक्ट टाइम मी माझ्या पद्धतीन इथल्या बनवलं तिथं पण तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांनी परत त्यांच्या पद्धतीन चिकन कधीच नाही बनवलंय ते माझ्याच बनवतात
नाही आणि कोल्हापूरची ह्या पद्धतीच अं आपल्या म्हणजे असं ना ते जेवण असत ते जेवण वेगळंच ते तांबडा पांढरा रस्सा वगैरे पण आता होय होय होय
ह जर जरी मी आता माहेर निघून आले तरी ते माझे मिस्टर जातात ना जॉबला
हम
तर त्यांना विचारतात लोक की बाबा शेप बदललाय का घरात
हाहा होय का
म्हणजे तेच तर सगळ्या ना टेस्ट पाठ झाल्या हं सगळ्या होय होय ते पण आहे
किंवा मग यांना ऑफिसमध्ये म्हणतात तुमच्या भाषा जरा युनिक असतात काहीतरी वेगळ असते जास्त मसाले वगैरे नसतात पण तरी त्या टेस्टी असतात हे अस फरक पडतो
नाही सह ज्याच्या त्याच्या ह्या करण्याच्या पद्धतीचा हो
हां जास्त मसाले घाटले म्हणजे त्याची चव छान होते अस काही नाही कधी कधी कमी मसाल्यांमध्ये पण छान बनतात भाज्या
आपल्या करण्याच्या हेच्यावर असत ना ते कस
हां आणि आपण ते मन लावुन करतो ना काही गोष्टी
हं आणि पदार्थ काय सगळाच एकदमच होत नाही त्याला आपल्याला किती त्याच्यात आपण जीव लावलाय त्याच्यावर अवलंबुन आहे
हा बरोबर ना बरोबर तर एकदा बनवायला टाक गॅस वरती
आणि च हा फक्त एक हा फक्त एक जबाबदारी आहे म्हणुन जर पार करायला गेलो आपण ती तर तितक छान नाही बनणार ते
बरोबर
पण एक आप कोणासाठी हाऊस ना म्हणुन ते करायच गेल आल तर ते शंभर टक्के छानच होणार पदार्थ
बरोबर बरोबर
हां हं
बाकी अजुन तुमच्याकडे काय विशेष आज पाऊस आहे की नाही
आमच्याकडे पाऊस च नाही ‌आज
नाही आम्ही पण मी आज मार्केटमध्ये गेले होते माझ्या माहेरून जवळ ते कापशी म्हणुन गाव आहे तिथे मार्केट बनत आहे थोड छोट तिथे गेले होते शॉप ते दिवस तिथे नाही लागला पाऊस पण आता मी घरी आले तर आता थोडा पाऊस लागतोय
हम
हां थोडा बारीक पाऊस चालु आहे इकडे बाकी तुमच चहा पाणी झाल का
नाही चहा आता चार वाजला ना आता एक दहा पंधरा मिनट त्यानंतर चहा घेणार आता मिस्टर थोड्या वेळा न मिस्टर जरा आता उठले फ्रेश वगैरे होतात त्यानी आता कामावर जातात ते मग त्यानी काय शक्यतो चहा घेतच नाही ते त्यांनी घेतलं तर काय मग, दूध वगैरे तेन असं, घेतलं तर घेतात. नाही तर नाही म.
तुम्ही काय? चहा की कॉफी.
नाही मी दोन्ही असं चालत. तसं काही नसत माझं. चालत असतं जे मुड मूड व्हायज असतं. म्हणजे, मूड झाला आज कधीतर कॉफीचा, कॉफी घ्यायची.
हा. चहा दुधाचा घेताय की, काळा घेताय.
अम् नाही. आपला दुधाचच की. काळा चहा, मी कधी नाही. म्हणजे घे अस- असतो, म्हणजे म्हणतात. तो पिन- पिण्यासाठी चांगला पण
हो, हो. क गुळाचा काळा चहा खूप, शरीरासाठी चांगला असतो.
ते म त्याचे ते सगळं, म्हणजे पिल्याला चांगला असतो, म्हणतात तेन सगळे. पण, ते आपल्याला ते, सवय जिबीला सवय झाल्या ना.
नाही, मी स मी चहा घेते किंवा मग